आवाज नही येत ये का? हॅलो. हॅलो.
हॅलो हो आला. नमस्कार ताई, मी प्रतिभा चव्हाण बोलते.
हम्म बोला.
हम्म, मला तुम्ही काय काम करता ताई?
मी सी आर पीचं काम करते ओ.
हम्म सी आर पीचं अभियानामध्येच आहेत का?
हो अभियानातचये.
हू हू मी तुम्हाला असंच तुमचा थोडासा म्हणजे वेळवघेण्यासाठी कॉल केलेला होता. कि तुमच्या विषयी मला थोडी माहिती पाहिजे होती.
हू बोला ना.
हा सी आर पी म्हणून काम करता तुम्ही गावामध्ये.
हो.
तुमच्या गावामध्ये समूह किती आहेत ताई?
आता एकोणतीत.
एकोणतीस झाले? हो छान ये. आणि त्यांनंतर तर मग समूहामध्ये, असा समूह बनवताना किंवा असं महिलांना माहि ते देताना, तुम्हाला थोडसं असं हे आलं असेल. किंवा महिला ऐकत नसतील असं काहीतरी झालं असेल ना?
खूप अडचणी आल्या, पण मग त्यांना अभियानाचे खूप व्यवस्थित पद्धतीने माहिती सांगितली. अभियानापासून काय फायदा राहतो, गटात आल्यापासनं आपल्याला बँक गणीकेस ते सर्व आपल्याला ग, ग, आपले गण तीच बँक बनून जाते बॉ, असं महिलांना सांगून त्यांचे त्यांना गटात बोलवलं, त्यांना आर एफ, सी आय एफ
हम्, हम्, हम्. म्हणजे टोटल ग गरीब किंवा श्रीमंत तं महिला हे सर्व महिला आल्या असतील समूहामध्ये. ह हं हो का?
हो.
ह ह बाकी काय मग काजू मुलं किती? मिळत आहे तुम्हाला.
दोन मुली एक मुलगा आहे.
हो का.
हो.
मुलींचं लग्न झालंय?
हा दोघांचं झालंय मुलींचं.
मुलींच झालंय मुलीच लग्न झालं मुलगा लहान आहे. हम हम्म तुम्ही काय मग अभियानच करता काय अजून दुसरं काही जॉब करता.
नाही अभियानतच काम करते, काही आपलं आपलं गरीब ब्लाऊज ते शिवायचं घर काम करायचं आपलं.
आपण करता ह
हो!
हम्म हम्म, आणि मिस्टर काय करतात.
गा घरीच शेती आपली आपली.
हम्म हम्म तेच ना मग मी पण हेच तर पशुसर्वोधनमध्ये काम करते.
हां.
माझं कसं ताई तरी म्हणजे जनावर आपले शेळी पाल शेळी असतं. बोकड असता किंवा मोठ्या जनावर असतं त्यांना काॅल करावं लागतं लसीकरण कराव लागत आम्हाला. त्या पद्धतीने मग आ मी पण गावामध्येच काम करते. हो त्याच पद्धतीने हे करतो तुमचं कस तुम्ही समूह बनवता.
हम्म. मग तरी पण तुम्हाला फिरावंच लागतं ना आम्हाला जसं फिरावं लागतं तसं तुम्हाला पण
हो हो हो फिरावंच लागतं.
हा फिरल्याशिवाय काही मेहनत हा मेहनती शिवाय काही नाहीच ना पळ
हो मग तेच आहे ना.
हम्म
आपल्याला काम आहे. आणि ते करावंच लागणार आहे आणि एक कसं असतं रे आपण कोणासाठी थोडंफार चांगलं काम केलं नाही आपल्या मनाला पण एक वेगळा अभिमान असतो, काहीतरी करतोय आपण हम काहीतरी करतोय बुवा आपण
घरी बसून राहण्यापेक्षा काही का होईना वाय चार बायांमध्ये आपला दिवस आपलं आपलं घरचं मनोगत सांगितलं जातं किंवा आपलं मन हलकं होतं त्याठिकाणी. हम्म
आणि एका अशी ओळख निर्माण होते महिलांमध्ये आपली.
महिलांमध्ये बोलण्यात कॉन्फिडन्स वाढून जातो. थोडापार हम्म.
म्हणून, बाकी काय मग सर्व मजेत.
हो तुमचं काय चाललं.
आमचं काही नाही हेच-
हम्म
रोच रोज ड्युटी असते चालूच असत काही ना काही काही ना काही. अचानक नंबर बघितला मी तुम्हचा म्हटलं त्याला ताई ना आता त्यांना कॉल करून विचारू त्यांच्याविषय थोडी फार माहिती विचारू की आपल्याविषयीथोडीफार माहिती. की सांगु.
हा तुम्हाला किती मुलं आहे.
मला दोन मुली आहेत एक मुलगा आहे. हम् नाही नाही लग्न नाही झालेलं मग आता एक मुलगीचं म म्हणजे मुललीचं शिक्षण चालू आहे बारावीची एक्झाम दिली एकाने एकाने अकरावी चालू येईल आता सव्वीस सत्तावीस तारखेपासून चालू होणार आहेत.
हा हा
त्यानंतर मुलगा माझं लहान आहे नवीलाच आहे.
हा
आस् अस
परत आणखी काही काम करता का तुम्ही दुसरं मग.
हम् हेच ना मग परत माझं कस आहे मी पशुसंवोधन मध्ये ही काम करते. आणि त्यानंतर आमची युगांतेका उंबर प्रोड्युसर कंपनी पण आहे ताई.
हो का.
च्यामध्ये आम्ही अभियानामार्फतच ती कंपनी स्थापन केलेली आहे, तस ती कंप कंपनी मध्ये मी डयरेक्टर आहे.
हो.
तर डायरेक्टर आहे आणि आमच्या कंपनीमध्ये पाचशे पाचशे दहा महिला सभासत आहेत.
हो का.
अशा अभियानामधलेच आहेत, अभियानामधलेच ते गावाच्या आहेत ना आही पास म्हणजे वीस पन्नास साठ सत्तर अस महिला एका गावात अस घेतलेला आहेत, ज्या महिला शहर सभासद भरले त्यांनी जे सभासद होण्याच्या उत्सुक होते त्यांना आम्ही पण युगांततीका उमटपर सर कंपनीमध्ये त्यांना सभासद केलेलं आहे तर मग हो आमची कंपनी तीन वर्षापासून स्थापन झालेली आहे कंपनी ते उलजूल पण भरपूर चालू आहे त्यानंतर आम्ही स्मार्ट प्रकल्पामध्ये पण स्थापित झालेल आहे, तर त्यामध्ये ते आम्हाला स्मार्ट प्रकल्पामध्ये तर आम्हाला अनुदानही सरकाराकडन मी आलेले आहे साठ टक्के अनुदान मीळालेलं आहे, चाळीस टक्के रक्कम आमची आहे, तर आमचं आहे ना आ तेहीतर कांदे आणि मग का खरदी विक्री केंद्र हे स्थापन होते.
हो का.
हा आणि म्हणजे कांद्यांचं कसं आहे, आपल्या भागाकडे ना जास्त उन्हाळी कांदे होते. आणि आणि मका मका असतो आपला.
हम्म
तर मका आपल्याला कसं आहे मार्केट मार्केटमध्ये जातो आपण येतो त्याच्यामध्ये आपल्याला भाव राहत नाही. तसं आमच कंपनीचं एक कसं आहे तर जेवढ्या आमच्याकडे शहर्स सभासद महिला आहेत. त्यांची शती वगैरे ते माहिती आम्हाला मी ते घातले ले आहेत. तर मग त्यांचा माल आम्ही खरेदी करतो.
हा ह.
जो मार्केटमध्ये जो पद्धतीने ज्या प्रकारे तो भाव म्हणजे जो भाव असतो ना त्याचप्रकारे आम्ही शेतकरी कडन खरेदी करतो. त्यानंतर आम्ही ते ट्रोवीस करतो, ते ट्रवीस झाल्यानंतर तर मग आम्ही बऱ्या दिवसा दिवस तो माल आम्ही- - तिकडंच स्थापन अशा म्हणजे साठवलेला असतो त्यानंतर आम्ही तो माल मग बाहेर प्रोसिजन करतो हो जागा हो हो हो सर्व आहे आमच या तुम्ही या एकांदिवशी आमच्या याला भेट द्या
हो
खूप छान पद्धतीने आमचं आता म्हणजे इथून मागे कसं होतं कंपनी स्थापन हो झालेलं होत तिथं आम्ही भाड्याच्या भाड्याच चाळ वगैरे ते सगळं घेतलेलं होतो पण आता आमच्या स्वतःचं
कंपनी कुठं स्थापन केली मग तुम्ही आता
कंपनी ब्राम्हणगाव हो हो ऑफिस आमचा लखमापूरच आहे पण ब्राम्हणगाव प्रभाग ब्राम्हणगाव आहे ना आमच
हा हा
तर आम्ही ब्राम्हणगावच कंपनीला शेती पण तिथंच घेतलेली आहे आम्ही करार केलेला आहे तर शेड वगैरे ते उभरण्यासाठी तर करार केलेला आहे. तर मग ती शेतकंपनी आमची ब्राम्हणगावच स्थापन झालेली जमताच ऑफिस आमच हा ऑफिस लखमापूर आहे
मणजे सब असत ते त्यांचा पण तुम्ही माझ
हो हो आपल्याला मार्केटमध्ये कस आहे कमी भावाने देतो ना तस आपल्याला आपल्या आपल्या कंपनीमध्ये तर पन्नास म्हणजे पन्नास शंभर क्विंटल मागे ऑर्डर ही असता म्हणजे शेतकरी आपल्या हा
हम्
ते आपले आणि आपल्या शेतकरीन नाही ना मार्केटमध्ये भाव नाही राहत
हम्म
भाव मिळतच नाही असं आहे आम्ही कस जागेवर घेतो ना
हा हा
म्हणून आणि क्विंटल मागे आमचा शंभर पन्नासचा फॉल्ट असतो कारण की मार्केटचा आणि हेचा रेटचा कारण की शेतकरी पण मा आपल्या देणं शक्य नाहीे शेतकरीच पण म्हणून मग आम्ही या पद्धतीने खरेदी विक्री करतो
मग तुम्ही मजूर लावून घेता असणार
हो मजूर असतो ना आमचा
हम्म हम् हम् चांगलं का - -
मजूर अस हो मजूर असत काही वेळेस आम्ही जेवढे संचालक आहे आम्ही तेरा संचालक आहे आम्हाला तेरा संचालकी आम्ही कामासाठी लाग- - म्हणजे कामासाठी हजर होऊन जातो लगेच
हो का हा एमर्जन्सी राहिले तर मग पटकन कामला कामाला लागून जायचं हम् हम
अस असता
चांगलं काम आहे मग तुमचं हम्म
तुमच्याकडे नाही का असे एखादी कंपनी
नाही ना अजून आमच्याकड नि स्थापन झाली.
हम हम
हम
हम् खूप छान माहिती दिली तुम्ही पण हा हम्म, म्हणून तुमचा परिचय हो परि चयही खूप झाला आणि म्हणजे तुमचा नंबर माझ्याकडे ते आपण अभियानातच काहीतरी कार्यक्रम होता आपला त्यावेेळेस मी नंबर घेतलेला होता त्या तुम्ही ते गणवेश घेतलेले ये वाटत.
हो हो गणवेश घेतले.
खूप छान पद्धतीचा गणेवेश ये तो तुमचा
हो का
छान वाटत होता आणि कुठून घेतलेला आहे ताउ त्यो
इथून सटाण्या वरूनच घेतल्या.
हो का हम्म हम्म कारण खूप आवडला ये तो जस मला घ्यायचा ठरला तर मग तस येशाल ना माझ्या बरोबर हो का कारण की छान वाटतो तो गणवेश म्हणून माझी पण इच्छा आहे ओ तसा गणवेश घ्यायची. मग बघू आपण तसं घ्यायचं झालं तर मी तुम्हाला तस कॉल करेल. या मग तस तुमचं येणं तर होतच असेल ना मग इकडे.
हो सटाण्याला येण होतं ना.
म्हणून मग तेव्हा आली का मी तसं मी तुम्हाला कॉल करेल, या मग तेवढं मदत करून मला घेण्यासाठी
हो हो चालेल.
हा बाकी नवीन वर्षाच्या काल नवीन वर्षा चालू होत चालू झालेलं ये. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण हम्म.
ह
काय मग बाकी सर्वांचे तब्येती पाणी व्यवस्थित ये ना
हो व्यवस्थित ये काही टेन्शन नाही काल पाऊस झाला आमच्याकड गारा झाल्यात.
अरे बापरे! खूप होता का?
हा थोड्याशा होत्या तरी पण भरपूर झालं तरी नुक
काही नुकशान झाली का?
मग आता कांदा डाळीम लोकांचे होते. ते नुकसान झाले ना लोकांचं, हम्म. अचानक वारा वार पण आणि गारा पण चालू होऊन गेल्या ना
हां अच्छा अच्छा अच्छा भाज्या ताई मग ठेवते मी तुम्ही खूप छान पद्धतीने मला हे दिलं त्यामुळे तुमचा धन्यवाद मनापासन. हो हो चालेल.
हम्म.